हॅलो!
नमस्कार! कसे आहात तुम्ही?
मी बरी आहे, तुम्ही कसे आहात?
मी तर ठीक आहे आज कॉलेजला उशीर झाला का?
नाही रे, मी कारने आले त्यामुळे आरामात पोहोचले.
कार ने मला तर बाईक जास्त आवडते. ट्रॅफिक ट्रॅफिकमध्ये पटकन निघून जाते जाता येते.
ते खरं आहे पण कारमध्ये बसल्यानंतर आराम वाटतो. उन्हाळा किंवा असो किंवा पाऊस काही फरक पडत नाही.
पण कारसाठी पार्किंगची खूप समस्या असते. बाईक कुठेही पार्क करता येते.
ते खरं आहे पण कार पण कारसाठी. हो पण सुरक्षेसाठी बाबतीत कार बाईकपैकी चांगली आहे.
बाईक चालताना हेल्मेट घातला आणि नियम पाळला तर सुरक्षित वाढते.
हो पण सुरक्षितच्या बाबतीत कार बाई बाईकपेक्षा चांगली आहे. तरी सुुद्धा अपघात झालाच
कमी असतो पेट्रोल कमी लागत.
कारचा खर्च जास्त असतो पण कुटुंबासोबत प्रवास करायचा असेल तर का कार उत् उत्तम आहे.
जर एकट्याने ऑफिस किंवा कॉलेज जायच असेल तर बाईक जास्त फायदेशीर असते.
अ लांबचा प्रवासासाठी कार खूप आरामदायक असते ना.
पण बाइकवर लांब प्रवासाचा आनंद काही वेगळाच असतो. निसर्ग जवळून अनुभवता येते अ नजारे खुलून पाहता येते कारमध्ये तर दबून राहाव लागते.
ते मान्य आहे पण उन्हात किंवा पण उन्हात किंवा पावसात तर कार जास्त उत्तम ठरते ना!
आराम महत्त्वाचा की अनुभव कारमध्ये बसल्यावर बाहेरच्या वातावरण अनुभव अ माझ्यासाठी अनुभव
माझ्यासाठी आराम
बाईक खरेदी करायला कमी पैसा लागतात, आणखी मायलेज पण जास्त देते.
पण कार एकदा घेतली की संपूर्ण कुटुंबासाठी उपयोगी ठरते ना.
ट्रॅफिकमध्य कार अडकते आणखी त्रास पण खूप काळाला असतो.
हो पण कारमध्ये एसी असतो त्यामुळे ट्राफिकचा त्रास कमी वाटतो हो ना
बाईकवर हवा लागते त्यामुळे ताजे वातावरणचा आपल्याला चांगला असर होतो.
आणि धूर सुुद्धा लागते.
हो तेही खरं आहे.
तो कारमध्ये सामान ठेवण्यासाठी भरपूर जागा असते.
बाईकवर सामान वाहून नेणं कठीण असते.
म्हणूनच शॉपिंगला कार चांगली.
पण शहरात रोजच्या वापरासाठी बाईक जास्त सोयची असते नाही का.
हो पण कारमध्ये संगीत ऐकत प्रवास करायला मज्जा येते.
कार चालवायला शिकन बाईक लवकर शिकता येते कार चालवायला खूप वेळ लागते. कारमध्येच
कार मध्ये संगीत ऐकत ऐकत प्रवास करायला मज्जा येते पण.
बाइकवर मित्रांसोबत रायडिंग करायला मजा येते.
हो ते पण बरोबर आहे पण पावसाळ्यात कारचा फायदा जास्त आहे ना.
पण थंडीत बाईक राइड अप्रतिम वाटते, आणखी हिमालया कामात येते.
अ हो पर्यावरणच्या दृष्टीने विचार केला तर.
बाईक कमी इंधन वापरते, आणखी जास्त दूर चालते.
पण आता इलेक्ट्रिक कारही उपलब्ध आहेत ना?
हो ते पण आहे, पण इलेक्ट्रिक बाईकसुद्धा आहेत ना.
म्हणजे दोन्ही पर्यावरणपूर्वक होऊ शकते.
हो तंत्रज्ञानामुळे दोन्ही सुधारता येते आपल्याला.
हो. अ प्रतिष्ठेच्या दृष्टीने अनेकांना कार आवडते. हो ना?
तरुणांना मात्र स्पोर्ट बाईकचे आकर्षण जास्त असतं.
हो कारण कारमध्ये वृद्ध व्यक्ती आणि लहान मुलांसोबत प्रवास सोपा असतो.
बाईकवर ते शक्य नसतं.
तेच लग्ना समारंभ, सहली, कौटुंबिक कार्यक्रमासाठी कार आवश्यक आहे.
आणि कॉलेज, ऑफिस, बाजारासाठी बाईक उपयोगी वाटते.
हो अ म्हणजे वा वापरानुसार निवड बदलते ना?
अगदी बरोबर कार आणि बाईक यांची थेट तुलना करण कठीण आहे.
हो कारण दोघे दोघीचे फायदे वेगवेगळे आहेत.
तर बजेट कमी असेल तर बाईक योग्य आहे ना?
हो आणि आराम आणि सुरक्षतेची हवी असेल तर कार योग्य आहे.
शेवटी व्यक्तीच्या गरजावरून सर्व अवलंबून आहे.
हो माझ्यासाठी तर कार सर्वोत्तम.
आणि माझ्यासाठी बाईक सर्वोत्तम.
हो पण एक गोष्ट नक्की
कोणती ग?
अ वाहन कोणतेही असो, वाहतूक नियम पाळणं सर्वात महत्वाचं आहे.
अगदी खरं, आजकाल लोकं ट्रॅफिक आणि जे रूल्स वगैरे आहे त्याच अवलंबून पालन नाही करत आणि अवलंबून जातात.
हो बरोबर आहे त्यामुळे अनेक वेळेस एक्सीडेंट्स किंवा स्पीड स्पीड वाढवल्यामुळे ऍक्सिडेंट खूप जास्त वाढत आहे इंडियामध्ये.
हो टू व्हीलर लोकं हेल्मेट नाही घालत आणखी फोर व्हीलरमध्ये सीटबेल्ट नाही लावत आणखी खूप सारे आहे उदाहरण
हो अ पण आजकाल तरुणांचा मात्र जास्तच क्रेज वाढला आहे. बाईक्स बद्दल स्पीड बद्दल तर त्यांना थोडं समजला पाहिजे की म्हणजे आपण बरोबर चाललो पाहिजे समोरचा माणूस पण आपल्याला गाडी चालवत आहे त्यासाठी आपली आणि दुसऱ्यांची पण सुरक्षितेची काळजी घेतली पाहिजे.
हो, तू हेल्मेट लावते का?
हो जर मी राईड करत असली बाईक किंवा स्कूटी तर मी हेल्मेटचा वापर नक्कीच करते.
हो मी पण कधी दादाची कार चालवली तेव्हा, सीटबेल्ट नक्की लावतो.
ते अति ते अतिशय गरजेचे आहे स्वतःची आणि दुसऱ्यांची रक्षा करणे. आणि स्पीड अं स्पीड लिमिट वर स्पीड लिमिटं ठेवणे हे खूप महत्त्वाचं आहे.
हो कारण की दुसरे दुर्लक्ष केले तर, आपण दुर्लक्ष करायचे नाही. कारण की आपला आपल्याला आपल्या जीवाचा खूप मान्य असतो, आणखी दुसऱ्यांना तर माहितच आहे.
हो, अ आपल्या कॉलेजमध्येचं बघ ना किती सारे मु मुलं एकदम स्पीड बाईक नेतात.
हो आजकालच्या जनरेशनमध्ये खूप ट्रेंडवर चाललायं ना ते म्हणून आपला मायबापाला घेऊन मागतात आणखी स्वीट गाय चालवता. आणखी मग कितीक लोकं त्याच्यानेच मरतात.
हो कॉलेजमध्ये कार पण आणतात किंवा बाईक पण आणतात जर पावसाळा सुरू झाला तर, कार जास्त उत्तम आहे. मला असं वाट
हो उत्तम तर आहे, पण पावसाळ्यात बाईक चालावण्याची मजाच अलग आहे ना.
हो ते पण आहे. पण अं कुटुंब कार्यक्रमासाठी वगैरे कार जास्त महत्व महत्त्वाकांक्षी ठरते ना.
हो आणि त्यांच्या लहान कुटुंब असतात ते, बाईक वर जमू शकतील जसं का एक, दोन अ एक, दोन कुटुंब असलं कि त्यांनला त बाईकवर जमते ना
हो म्हणजे वापर वापरण्याप्रमाणे निवड बदलते आपली. कारण दोघांचे फायदे वेगवेगळे आहेत,, आणि आरामवर सुरक्षित ची हवी असेल तर कार योग्य आहे.
हो बरोबर बोललीस तू, आता आपण काय कम्पेअर करायचा? जे ज्यांचे एहे त्यांच्भे बरोबर आहे. बाईक बाइकच्या जागेवर बरोबर आहे, आणखी कार कारच्या जागेवर बरोबर आहे. तर खूप चांगला वाटलं तुझ्या सोबत बोलून.
हो वाहन कोणतेही असो, वाहतूकचे नियमचे नियम पाळणे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे..
हो, हो, हो धन्यवाद